हॅलो हॅलो.
हा काय करता.
ह काय नाही आता जायाले जेवणा झाले बसले. तुमची झाली जेवन.
हो झाले जेवण आज काय केलेलंत मग जेवायला.
हा जेवायला आज याचे पराठे दुधीचे पराठे.
हा हा हा हा.
तुमचं काय काय झालंय जेवण काय केलं.
आमच्या आता आज नॉनव्हेज होत
आज मच्छी हा हा हा आज ब बुधवार च आम्ही सकाळी केल नाही खातो ना खऊ खातो पण सकाळी केलं होतं मग हां आता आ दुधी आणली त दुधीची दशमी महा, पराठे केले
हा, हा, हा, हा आमच्या इथे दोन्ही टाईम म्हणजे जे नॉनव्हेजचा दिवस असला ना त्या दोन्ही टाईम मच्छी च बनते म्हणजे, हा दोन्ही टाईम मच्छी बनते असं
असे का मग रसां पाहिजे रस्सा का असं फ्राय
नाही रस्सा पण आणि फ्राय पण हा बोंबिल होते बोंबिल, माहिती
बोंबील हां हां हां हां असं आहे का कुठे येतं का आता
ब
कुठ कुठून बोलततेय म्हणजे असं
हा मी इकडून अली मुरुड वरून
मुरुडवर का हा हां ममा कशी आता आलीबागुरून एक म्हली बोलली ना आणि तिचा टाक्स होता तिचा ती आलीबागूरून बोलली होती ते मुरवड म्हणजे बर आपण आम्ही श्रीवर्धनला होतो आमही प हा हा होतो श्रीवर्धनला आता कर्जत वरून बोलते आता कत हा हा आता कर्जतला आलोय ना राहायला आता ते हा म्हणजे श्रीवर्धनला आलो इकडं इकडं आलोआता कर्जतला ह ह लग्न झाले का मग
नाही नाही लग्न नाही झालंय
नाही का मी ल का म्हटलं की लग्न झालंच
हा
ह हा ब किती किती किती बहिणी किती भाऊ
अ भाऊ मला एकच आहे आणि मम्मी पप्पा आजी आजोबा आणि मी असते म्हणजे घरात हा हा आणि भाऊ
एक भाऊ हा म्हणजे एक भाऊ एक बहिणीस पप्पा काय करतात मग
पप्पांच आमच वॉशिंग सेंटर आहे
असं का गाडी धुवायचं हो हो हो आ का मग ममी पण सर्विसला आहे का मग
नाही मम्मी घरीच असते
अस असं का आ म माझे मिस्टर शिक शिक्षक होते आता रिटायर झाले हा मी घरीच असते हा हा, मला ते दोन मुले दोन दोन मुली एक मुलगाव
हा हा लग्न झालंय त्यांचं
तेही झालं मुलाचं
हां हां हां मुलांचं हां तेच म्हणजे असं आव हा आवाजावरून समज ते असं
ते सुरुवात केली हो हो पाऊस होता आज आज होता खूप पावसं, पाच
हा इकडे पण आज होता दहा मिनिटे पडला नंतर मग बंद झाला
हा का नाही इथं म्हणजे आत्ता हा आता बंद झाला आहे पाऊस पण दुपारी सकाळी पण पाऊस होता हम्म खूप पाऊस होता नाही काल वातावरण फक्त झालं होतं पण आज सकाळपासून सुरू झाला
हो हो इकडे पण तसंच वातावरण असं होत पण पाऊस आजच पडला
हा ना
हो पावसाने उन्हालात आता काय सेम झालाय ना सारखंच झालंय तेच हम् हम
पावसाळा खरंच पावसाच तिथ पाऊसच यायला पाहिज खरे पण तो बी एवढा बी नको ते व वाहून न्यायला पण नको हा म्हणजे बेतात हा जे येते ते एकदम बेतात सगळं नुकसान करून देते मग परत एकदम बंद होऊन जातं असं पण नको
तर मग इथे मुरुडला मुरुड बीच वर आलेल्यात
हो आल होत तिथं श्रीवर्धन ला असायचं चलामग यायचं आम्ही सतत हा तिथं हा तिथं शेतीिथं सर्विस ला होते काका ना हा शिक्षक होती तिथं मग तिथच होत आम्ही तुे हा तिथच होतो त दिव्या घरला आमचे आहेत त गाववा गावाचे तिथं यायचं तिथून मग मुरुडजन जेरा कोणी पाहुणे आले तर मग मुरड जंदिरा बघण्यासाठी विच्चार असही याय म्हणजे गावातूनचम अमरडच का असं आहे का खुद्द गाव तिथ ल हसय का ह् बर मस्त आहे ते बघण्यासारखंही करायच मुरळी
हो हो मस् हा मस्त आहे असं आली बघ ती त्या साईडला बीच अस ना सर्व असं अलिबाग अलिबागला पण हा कुलाबा किल्ला वगैरे
हो हो दंडला हो
हां हां तेच सर
बेट केेला जाते का मग
हो बैठकीला जाात
अर वा जय सगु जयुरेवदंड ना जय सद्गुरी आम्ही पण बैठ गेला जातो हो आम्ही पण बसतो बैठिकेला ठी
हा
हा दिि्ठान आहे आमच्याकडे रिफंड
हो आमच्या घरी पण आहे
ह का ह
हो आणि
् आमच्या हो हो सगळे सगळे जातात हो हो सगळे बसतात मुली पण सुनासून पण हां सगळे सग कुटुंब जातं म्हणजे पहिल्यापासूनच म लहानपणापासूनच जात होते श्रीवर्धनला अस
हा हो हो हो
आताही म्हणजे सगळे जातात आ सगळ्याच बैठकीलाच समर्थक रूपे नाही उत्तम याच
हो हो तुमचं वय जास्त आहे
नाही तरीच पंचाळीस हे म्ह. हां आ. हस का हां हां तेच हां त्रेचाळीस पंचाळीसमध्येध्ये ह अस. ते कस पहिले हा पहिले कस लवकर लग्न व्हायचे मुलं वली कून कस त्याच्याकड. मुलं मोठी झाले आणि स. हो.
तुमच्या घरी मग हां हां हां मग आज नाश्त्याला काय केला होत.
आज सकाळी पोहे आहेत कांदा पोहे सकाळी नाश्तात हा सकाळी मुळं केलं ना कांदा पय मग सकाळी परत सुकटची भाजी पण होती म्हजे दोन तीन प्रकार सकाळचं झालं आता मग मग म्हटलं कायतां सकाळी जास्त बूप नाही म्हणे मग चला म्हटलं पराठे करा हा पराटच पले मसाकडी हा ना म दोन दोन पराठे खाल्ले तरीपतो आणि त्याच्यात पराठे म्हणजे कस. हेरतान गवाच पीठ दध. किसन गव्हाचं पीठ चण्याचं पीठ बाजरीचं अस म छत्रयते पॉण
हा थांबा उचलू न का नाहीतर मग ते होईल.
हा आवाज येतो एक मिनिट.
हां हां.
कॉल करत एक मिनिट कोण म्हणजे चालूच ठ कॉल करतेय वाटत कोणतरी.
ऐका ऐका हॅलो ऐका आा नाही असं बोलायचं नसत हा. मी तुम्हाला सांगेन आता व्हॉट्सअपला म्हणजे असं बोलायचं नसतं एका कॉलस आता एका व्यक्तीसोब बोललाच ना तर एका व्यक्तीसोबतच दहा मिनिटे बोला.
असंय हा हा हा नाही मी उचलला नाही कोणाच तरी येतय असं म्हण.
हां हां हां नाही नाही मग असं म्हणजे ना असं थांबायचं नसतंसं. कंटिन्यू बोलत.
हास का हा हा हा किती अ किती झाले तुझे. हो का नाही किती झाले कॉल किती झाले मग.
कॉल माझे जास्त नाही मी कालच घेतलाय.
हा का.
मग आता तुम्ही नंतर कराल ना परत मला रिटर्न.
मी आत्ताच आत्ताच आत्ताच म्हणजे आज पहिला दिवस आहे.
पहिलाच दिवस आहे नाही आ मी तुम्हाला सांगते नंतर तर व्हॉट्सअपला कॉल करून म्हणजे कसं हे करायचं ते.
पहिले तर केलेलं का तो असं
हा मी नाही मी काल के काल केलेल ना दोन कॉल झालेत माझे
अस अस आहे का हां.
हां तर मी काल केलं आहे तर मग मला माहिती आहे ना. असं हो मी मी तुम्हाला नंतर असं व्हॉट्सअप कॉल करेन. तेव्हा सांगेन तुम्हाला हा हा तेच असं क नाही. हा नाही मग आता तुम्ही जर दुसऱ्यांचा कॉल उचलला असतात ना तर मग हा कट झालं असतं.
असं आहे का हा नाही मी उचलला नाही म्हण कोणतरी मला वाटत माझी. पण बहीण आजारी आहे ना. ती तिकडे रांचीला आहे रांचीला तिथं मुलाबत आहे. ॲक्सिडेंट झाला त्यांचा मग मला वाटतं तो कॉल आला का काय असं म्हणून म्हटलं बघ. त हां हां हं मी बघत हो ती. हा ती जरा सिरेस आहे बहीण सिरेस आहे. म तिचां. फोन आचा सकाळचा तोच चालू होता आमचा फोन तिथून कसं. काय आणच्या म्हणजे अजून ती कोमातच आहे त्याच्यामध्ये. तला कतो झाा. म्हण जे बोलणं बोलतच नाही अजिबात बोलणं बंदच आहे तिचं.
हां हां हां बोल हां बरोबबर.
ग तेच कॉल चालू होते सकाळचे नाही थोडी माझ्यापेक्षा मोठी आहे नाही नाही माझ्यापेक्षा शा मोठी आहे. हां मी लहान नाही त्याच्यापेक्षा ती मोठी आहे माझी मग तेी राहते ना सुरत तला गुजरातमध्ये पण तिचा मुलगा- इकडे रचीला आहे म्हणजे म्हणे मिल्ट्रीच आहे तो. हा तिक. पुडेला आंबे ना मग त्याच्या ती मुलाला भेटायला गेली. तिथं तिचा क्सिडेंट झालाय त्याच्यामुळे तोच पल चाल. माजा म्हणजे काल त्याच्यात दिवस गेला. मग काल कॉल मी काहीच काही केलं नतं मग आज तिला थोडसं बरं वाटतंय म्हणजे. थोडस हालचाल हालचाल केली. म्ह आ तर घटक्यात म्हणजे सार पाच दहा मिनटांनी परत. तर कॉल वेगवेगळे येताना भीती राहते ना.
हो हो बरोबर आहे बरोबर आहे मग जे खातय तू खात. त्यात वगैरे ना.
किं बंदच आहे ना सगळं म्हगे बघणं पण नाही ते बोल हालचालच नाही ना आज. गारी कोमातच आहे ना अजून. का नाही पिना काहीच नाही त डोक्याला मार लागलाय तिला. त्याच्यामुळे तीचच के हो चालेल.
अ चालेल मग मी करते मी तुम्हाला करते आता तुम्ही उचला हा.
हो हो चालेल चालेल. ओटे लगेच क हो हो हो चालेल चालेल चालेल. हो.
ह.